हॅलो. हॅलो
येतोय आवाज.
आवाज येतोय?
हॅलो, आवाज
आवाज येतोय?
नाही ग.
तुमचा अडकतोय.
एक मिनिट ह, आता सांगता हे बा, चेंज केलंय. आता येतोय?
हां येतोय.
आता येतो का आवाज?
काय चाललंय, हो, हो येतोय -येतोय.
ताई, तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय?
काय नाही बघा, मी बसलोय निवांत तुमचं काय चाललय? काय नाही, तुमच्याकडं.
नाही- नाही आज शनिवार हेय, तर शनिवारच कंपनीला आज आमची, आम्ही सुट्टी देतो. तर मग घरातली काम.
होय ना, कंपनीत कामाला हाय का तुम्ही?
नाही, नाही माझी स्वतःची कंपनी हेय.
कशी शिवू?
कुल्फी स्टिक काय झालंय, आज काल अंबावणे नेच तुम्ही जे ब्रँड देताय त्यांना, कुल्फिना हे राऊंड स्टिक्स राहतात.
हां, हां.
ती बनते, अगरबत्ती करताना लागणारी स्टिक अ, दोन आपल्या बार्बेक्यू स्टीक्स हेय. पोटॅटो ज, स्प्रिंकल पाहिलेलं हेय तुम्ही?
हो पाहिले.
हा ते, तेव्वावं ते नंतर इयरबड्स अश्या वेगवेगळे आपल्याकडेच, आपण हे बनवतो त्याच स्टिक बनवतो.
होय.
म्हणजे सगळ्या राऊंड स्टीक्स आपण बनवतो बांबूपासून.
हम, हम, हम. म्हणजे, सोऊ तुमच्या, काय म्हणला?
बोला
तुमची स्वतःची कंपनी म्हणल्यावर सगळ अस म्हणजे काय काय असतय तिथ. म्हणजे मिशनीन बनवतात का?
हो हो मशीननेच बनवतो. स्वतःची कंपनी आहे. आम्ही अं बांबू घेऊन येयाचो पहिले. बांबू आणले म्हणजे बांबू इतके दिवस सा समोरून येत होत. आता आसामची आपल्या इकडे आपल्या महाराष्ट्रात पण आम्हाला जो पाहिजे तो बांबू मिळतोय. त्याची व्हराय टी असते. जस टोल्ड आहे. पॉलीमार्क आहे. अशीयाचे बांबू आहे ना
हा
किंवा बल्कोवा. तर अशी पाच सहा व्हरायटीचे जे बांबू आहेत तेच आम्हाला युज करता येतात. तसे बाकीचे बांबू नाही युज करत. कारण की त्यांच फ्लेक्सिबिलिटी असते. तो पण विचार करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे दोन गाठी असतात ना त्या बांबूमध्ये नॉड असतात. तर त्या दोघांमधला डिस्टन्स ॲटलिस्ट दोन फूट पाहिजे. कारण की छोट असेल तर मग आपल्या स्टिकला प्रॉब्लेम येतो.
अच्छा
तसा बांबू आता आपल्या महाराष्ट्रात अव्हेलेबल झाला तर महाराष्ट्रातून घेतो. मग तो बांबू कापता आल्या नंतर तर त्याला एक प्रॉपर साईज मध्ये कट केले जातात. स्प्लिट म्हणतात त्याला. स्प्लिट होतात. त्याच्यानंतर त्यांची स्टिक बनवली जाते.
हा
आणि मग त्या स्टीक ला नंतर पॉलिशिंग केली जाते. ज्या साईज मध्ये समोरच्या कस्टमर हवय त्या हिशोबने त्यांना का कापुन तशी पाठवली जाते.
अच्छा. म्हणजे तुम्ही मार्केटला वगैरे देता का? अस कस्टमरलाच
हा आपल ऍक्च्युली आपल्याकडे मोठमोठे ब्रँड पण आहे आपले. तर त्या म्हणजे आउट ऑफ अम्म महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना पण देतो. आणि आता लोकलमध्ये पण डिमांड आली तर मग लोकलला त देतो अस.
आच्छा, म्हणजे त्याची प्रोसेस काय असते म्हणजे बनवायची वगैरे.
तेच मी आता तुम्हाला सांगितल ना, जसा बांबू आणला का बांबूचे स्ट्रेट तुकडे केले जातात उभे तुकडे. नाही त्याची भरपूर प्रोसेस आहे. त्याची नऊ दहा मशीन्स आहेत आमच्या पूर्ण.
हा हा. प्रत्येकीची वेगवेगळी असेल नाही का?
हो प्रत्येक मशीन आणि जसे आता तुम्ही पाच एम एम स्टिक आहे. नंतर दोन एम एम आहे. तीन एम एम आहे. तुमच्या अगरबत्तीला जी स्टिक असते खाली ती अ ती स्टिक. म्हणजे प्रत्येक स्टिकच वेगवेगळे कटर राहतात.
हा
आणि साईजनुसार आपण ते कट करून देतो त्यांना कोणाला पॉईंट पाहिजे नाही. कोणाला विदाउट पॉईंट पाहिजे नाही. असे वेगवेगळे असतात.
अच्छा हम्म हम्म
तर, त्याच्यानुसार त्यांना आपण करून देतो. आता सध्या क्राफ्ट ऍक्टिव्हिटी मध्ये पण तुम्ही पाहिले असल. कि खूप सारे याच्यामध्ये राऊंड स्टीक वापरले जातात. नवीन नवीन क्राफ्ट आता जे बांबूचे क्राफ्ट हे प दिसताय. इव्हन एज्युकेशनल एडस जे असतात, ना म्हणजे मुलां च्या जे स्कूल करता आजकाल एज्युकेशनल लीडस बनवतात काही कंपनीज. त तिथे सुद्धा हे वापरतात.
हा! आमचं काय नाही आम्ही असतोय घरीच. घरून आम्ही मी पण व्यवसायच.
काय करतात तुम्ही?
हां!
तुम्ही काय करतात?
हॅलो! ती ज्वेलरी नसते का, आणि मेहंदीच्या ऑर्डर वगैरे घेत बेबी शॉवर ज्वेलरी, लग्नातले हार वगैरे हा!
अच्छा त तुम्ही अं फ्लाॅवर स्वतः बनवता.
काय म्हणला आवाज आडकतोय.
तुम्ही बनवतात का स्वतः
हो मी स्वतः बनवते घरून ओरि जनल फ्लॉवर, डुप्लिकेट दोन्ही.
अरे वा छान ये मंग म ओरिजनल फ्लॉवर्स मध्ये म्हणजे जसं, मोगरा गुलाब ते पर
हा ते सगळं म्हणजे अं आता म कस बरेच प्रकार हेत फुलात नी पण तगरं वैगरे तगरची पण भरपूर आता जास्त करून तगरचीच चालती ज्वेलरी.
ओके.
हूं मग त्याला आपण पाहिजे अशी
म्हणजे कस ते ऑरेंज कलरच असत ते का?
व्हाईट कलरमध्ये असतय कळी असती फक्त म्हणजे सेम मोगऱ्यागत. च असतय फक्त फुल वेगळं असतंय ते जरा.
हो का अच्छा.
हा मग त्याची कळीच आणायची उमलायच्या आधी.
ओके पण हे ओरिजिनल फुलाचे हे तुम्ही म्हणताय. ते म्हणजे फक्त एक दिवसाच असेल ना ते.
हो एक दिवसाचे दुस अ लगेच खराब होता आपण यूज केलं की. अ दोन तीन तास आपलं व्यवस्थित राहत म्हणजे आपण जसं ते. अ! संभळीन वगैरे ना त्याच्याव ते राहतं व्यवस्थित न जर जास्त उन्हात वगैरे गेलो. लगेच ते. हे होतं काय.
हो हो हो अच्छा. छान हे पण मग करायला पण म्हणजे मेहनत असेल.
हो भरपूर.
मग किती बनवतात तुम्ही एका दिवसात?
एका दिवसात एकच सेट होतो बनून म्हणजे, आता म्हणजे दोन होत्या दोन तीन असं म्हणजे. कसा सेट असेल काय, काय सेट फुल असतात ना म्हणजे कमरपट्टा वगैरे. जास्त हेवी असतात मंग हेवी सेट असला की जास्त वेळ लागतो ना कटिंग वैगेरे. करायाचं म्हटल की न सोबतीला कोण असल की मंग दोन तीन सेट होतातच दिवसात बनून. तसं म्हटलं तर जास्त पण स्पीड ना. सेट मध्ये नेकलास तुगळ्या सोबत. लाँग गळ्यातलं असतय कानातलं कानातले लवेल बिंदली अहत कमरपट्टा असतोय परत बाजूबंद हे सगळं येतं त्यात. पण ते आपल्या कस्टमरवर असते कस्टमरला कसं हव आहे ना त्याच्या बनवत.
आं हां.
काही काही कस्टमर काय करतात की नुसतं एक चोकर किंवा हातातल्या भांगड्या एवढच घेतात.
हा हां.
आन जास्त काय घेत
अच्छा ओके.
आणि ते हळदीला पण घालतात ना हम्म.
हो हो आता हळदीला पण ते यल्लो फ्लॉवर्स आन त्याचा पण जास्त हे असतं म्हणजे मंग तुम्ही ओरिज नल बरोबर डुप्लिकेट फ्लॉवरर्सचा पण बनवून देतात.
हा डुप्लिकेट पण.
सही हे पण बनवायला छान वाटत असल.
नाही लईत म्हणजे कंटाळ येतो ओरिजिनल फ्लाॉवर म्हटलं की मंग लई शिस्तीत कराय लागतं का आता ते बणवस्ता वरच नाही म आर्ध सुकून जातं ना.
हा हा नाही आणि जे जसं डुप्लिकेट मध्ये
आणि डुप्लिकेटमध्ये सेम त्यातलाच प्रकार भेटतात. पण डुप्लिकेट बनवायला बरं पडतं आन लई ताप त्रास पण होत नाही बनवायला का तर जास्त त्यात कटिंग वगैरे नसतय.
ओके.
अन ही सुकत पण नाय आपण जसं बनवाल तसं ती वेळ निघून जातो ना.
हम्म हम्म तर मग तुम्ही बल्क जास्त प्रमाणात बनवतात कि कसं आहे?
ऑर्डरनुसार बनवते जर दुडून ऑर्डर असेल तर बनवते.
ओके म्हणजे तुमचं असं कंटिन्यू नाही का तुम्ही ते करत.
नाही मी म्हणजे आता सध्या पडले ना त्यात मंगा त्यामुळे जास्त करून नाही मी ते करत.
नाही पण हे छान आहे ना जा मग त्याचा तुमचा बिझनेस म्हणजे हा कंटिन्युटी मध्ये पण तुम्ही जशेय हेय कॉन्टॅक्ट करून शोव शकतात म्हणजे जसं ब्रायडल मेकअप जे करतात किंवा फोटोग्राफीवाले यांना ह्या गोष्टींची गरज असते ना तुम्ही त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्ट करू शकत तात ना हे.
हो ते करायचं ना आता म्हणजे सध्या तरी कशी तब्येत बरी नसते ना त्यामुळे जास स मी ऑर्डर घेतला नाहीत कसं आपल्याला हँडल होईल एवढंच आपण पण हे केलं पाहिजे ना.
बरोबर आहे ते पण हे.
हा मंग जास्त पण केलं की परत प्रॉब्लेम झाला तर कितीला पडायचा त्यामुळे शक्यतो जरा आता वर्ष दोन वर्ष शांततेतच.
हम्म हम्म नाही छान आहे पण म्हणजे कसं करताना पण एक मजा वाटेल असा थोडासा हे असं कंटाळवाना नाहीे आहे बेस.
नाही नाही आणि ते लग्नातले हार वगैरे पण बनवताना मजा येते. म्हणजे भारी वाटतं असं गुलाबाचे हार कसं पटपट पण उरकतं आणि अ ते ही कला असते ना आपल्याकडे त्यामुळे असं वेगळच वाटत असतं की हा बाबा आपल्याकडे कोणीतरी ऑर्डर केले ना आपण स्वतः हाताने बनवून त्यांना ते देतोय.
हो ते खरंच छान वाटतं. म्हणजे समोरच्याला काहीतरी एक चांगला अनुभव पण मिळतो. आणि एक समाधान आपण त्याला जस पाहिजे तस बनवून दिलंय. त ते समाधान. ती बातच वेगळी असते.
हो ना. तेच. परत हेच पण मग कर ते सप्तपदी आता निघालंय ट्रेंड बघा. जी झेंडूची फुलं वगैरे ते कट करुन टाकायची. ते पण मग ओर्डर घेत तोना. मग सगळं एकदम हँडल होत नाही एकटीला.
अच्छा मग तुम्ही जोडीला पण अजून कोणाला मदतीला घायला हवं ना.
हा पण असं म्हणजे मदतीला घ्यायला गेलं की, कस आता प्रत्येक जण सेम नसतय ना.
हो बरोबर ते तर आहेच.
मग आपलं मार्केट मागे ठेऊून, आपण त्यांचं मार्केट चालवायचं अशी वेळ येते.
बरोबर बरोबर नाही ते त आहेच.
हम्म. मग आम्ही, माझे मिस्टर आणि मी. हो मिस्टर मी करते दोघं मिळून. पण त्यांचं कस काम पण असतं ना. काम बघून करायचं सगळं.
बरोबर बरोबर. बस छान वाटलं ताई तुमच्या बरोबर बोलून. टाइम झाला आपला. हो. बाय.